हॅलो
हा बोला
येतोय का आवाज
आला आला मगाचा एक रिजेक्ट झाला वाट आता
नाही नाही तसं नाही होतंय काही
होत नाही?
नाही नाही तसं कसं होईल काय म्हणजे ते तर सबमिट व्हायला लागतंय ना.
नाही नाही कॉल तुम्हाला लावला आणि तुम्ही जरी उचलला नाही ना तरी पण तू त्यात......., मोजला जातोय....
कशात?
अ ऍपमध्ये...
नाही नाही तसं नाहीत ताई काही...
होय होय आहे त्यांनी दिलय वरती.... होय होय जाय नाय तुम्ही? म्हणून पहिला कन्फर्म कराय तेच की तुम्ही ॲप कार्या उघडलाय का आणि ऑनलाईन हाय काय आणि मग कॉल करायचा. आता तुम्हाला मी दुसऱ्यांदा लावला. आता माझे पाच झाले मग
मला वाटलं तस नाही म्हणजे आता ते रेकॉर्डिंगआम् वगैरे.......
नाही नाही रेकॉर्ड झालं नसलं तरी पण ते ऑटोमॅटिक होत त्या ओ माझ्या काल तश
वा सॉरी मला माहित नव्हत नाही मी माझ्या बाळाला घ्यायला गेली
हा हा म्हणून तुम्हाला विचारून केलं मी मग आता परत दुसऱ्यांदा लावला... हा नाही म्हणजे तुम्हाला पण तसा प्रॉब्लेम येईल बघा...
हा नाही मी हा बाळाला घेतलं... हातात आणि असं ते हातात घेता घेत तम उचलायला गेली..... तू बटन वर दाब.
व्हय काय हा नाय त्यांनी दिलंय तसं तुम्ही कॉल केला आणि तेनी समोर पर्सन न जर उचला नही ना तरी पण तू त्यात.... काउंट केला जाईल म्हणून....
मग तसे कॉल जास्त झाले पाहिजे की माझे मी काय म्हणते तस नस कारण की मला मी बोल ना मी पहिल्यांदा पहिल्या दिवशी केलं ना त्या दिवशी बघा मला एका... ताईचं ते म्हणलं का तिच्या सारखं सारखं येत होता कॉल.... आणि त्यांचं दोन चालू होत म्हणजे कॉल पण करत होत्या त्या..... आणं त्येचं असं काय..... शॉप वगैर असल? मग ते नुसते एक्सेप्ट म्हणजे ते उचलायचे फोन आणि चालू ठेवून त्यांच ते काम करायच्या ना बोलत, होत्या ना काही त्या मग तस ते एक्सेप्ट नाही मी केले त्यांचे, म मी परत त्यांचा आला तर हे नाही झाल कॉलच रिसीव्ह
पण, माझे झालेत तसे आहो.
काय? काय माहिती मग, ते म्हाणजे मी स्वतः केल म्हणून म्हनल मी आणि म मग मला झाल नाही, म्हटल्यावर त्यांनी केलं तर मग मी माझे ते सबमिट पण नाही केले डिलीटच केले मी तर नाही झाले, ते तेवढेच जेवढे होते तेवढेच होते ते. स हम हम क्षमतेच म्हणून म्हणलं. माहित नव्हत मला, पावसात मीटेड म्हट ते ऑटोमॅटिक सबमिट होते मला तर म्हणजे तसेच झालेत. दोन एक्स्ट्रा झालेत त्या ताईना कॉल झालेत एकूण म्हणजे मी सबमिट केला नव्हता पण झाले ते.
हा म्हणून, म्हटलं आता ह्याच्यात बघूया काय होतय.
मला, नाही वाटत तसं होईल तरी, पण तुम्ही बघा तुमं म्हणजे किती, हे होतय मला वाटत नाही होईल. जेवढे आता तुमचे पहिले किती टास्क झालेत ना. दहा का काय! त्याच्यावरच असेल अजून तुमच्या आता तुम्ही कॉल घेतला तर अकराच होतील तसा, कट केला ह! तसं कट केल्यावर कसं, ना म्हणजे काहीतरी त्याला सम्मीट व्हायला रिजेक्ट त ऑप्शन पाहिजे ना काय, आता एखाद्याला वेळच नसतोय तर?
आता तुम्हाला किती केलेत ते जरा बघते वर स्क्रोल करून
आणि तुमचे झाले बहुतेक चार का काय? माझे मी पोहोचले मगाशी मी आता हा मी केलाय ना आधी तुम्हाला तीन झाले माझे आजून माझे दोन मी करू शकते तुम्हाला तुमचे माहित नाही मला
हां हां मी बघतेय की आता तुमचे मधी तर काल एक काय परवा केलेलंय? म सकाळी एक केलेला वाटत आणि अस् आता असे सगळे मिळून चार झाल्यात वाटत.
हुम्म हुम्म मला वाटय माझे राहिलेत दोन अजून तुम्हाला, मी करू शकेन हुम् बास नाही तर ते ॲटोमॅटिक आता ऑ लिमिट याय लागलय की तुमची एका व्यक्ती संगती तुम्ही एकशे ऐंशी मिनिट बोलला होतच नाही कॉल तो
होय काय हां नाही म्हणजे आम्हाला काल् सकाळपर्यंत काय असा प्रॉब्लेम नाय आला.
मी या आम्हांला आता मी बघितलाय दुप् मग अशी एका ताईंना करत होती त्या बोल्या तुम्ही म्हण् मुलांनां एका बाळाचं ते त्यांनांच केला मी डबल तर तो नाय झाला मग अँज युज काय मला कळालं नाही मग कुणास ठाऊक आणखी? असो आता काम तुमचं स्टॉप असतंय. पाण्याचा?
नाही आहे की चालू हाय की आता भरून आलेय मगाशी गेले बरेच कस्टमर परत ह् पाणीच नव्हतं. काय करणार म् मी तर टँकरच लेट दिला आता दिलाय बगा चार वाजता
हं
आता प्लॅन्ट ब् भरून आलीया ती पण पूर्ण भराय नाही टाकी आता ते संध्याकाळपर्यंत सात आठपर्यंत संपतय परत आता आणि परत त्यांना फोन करायचं, परत घ्यायचं असंच चालूच असतं दिवसभर
पानी आणि भरपूर लोकं घेत पण असतील.
पाणी येतंय घेत् घ्यायला येतात खरं कसं टय़ुमर कमी सांगतेय नव्ह दुपारी आता दोन जण ठेवून गेलेत. जार चार जण परत गेले. मग काय करणार आता पाणीच संपलं पाणीच संपलेल ना.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अस.
फिल्टर केलेलं पाणीच संपलेलं.
हं हं हं हं
कॉल केेला नाही टँकर वालेला तो पण लेट दिला सकाळी देताना तिला दिलाय दुपारी चार ला हा म काय करणार नाही तरर पाणी असलं तर एक चा म्हणजे प्लांट चालू करू श तो पाणीच नही म्हटल्यावर त्यांच्यावर डिपेंडिंग राहायला लागते ना मग कधी येतील तेव्हा चालू करायचं म. मग हाय तेवढं संप पोहायचं
मग तुम्ही एकट्याच बघता एवढं सगळं हँडल करत
होय काय करायचं मग तेच की मग काय एक्स्ट्रा असं मग वेळ भेटत नही कुठं जायचं काय असं एक्स्ट्रा करायचं म्हटले की ह्यावं किंवा संध्याकाळी पण स्वयंपाकाची घ्याई आणि ते लोकांची घाई असं असत मग
पोरगी असली कि जरा बर पडतय हा हो ना लागलं अ कोण आलं गेलं तर ती बघती तेवढं बघितलं तरी बरं वाटतय ना एकटं कंटिन्यू स्वयंपा पाक वगैरे हो ना
नाहीतर मग सारखं उठून यायचं आतनं बाहेर बाहेर ना आत
त्यांचं बघायचं, बाहेरचं बघायचं की घरातलं बघायचं.
हा म्हणजे फेऱ्या मारण्यातच निंम्मा वेळ जातो
हो ना तेच की. काय गं बइ ग हो आणि आता मुलगी म्हणजे पहिला संध्याकाळची तर असेल अवेलेबल आता त मामाच्या गावी गेले म्हणल्यावर आता एकट्यांनाच बघायला लागत असंल सगळं होय नाहीच
आणि ते मी प्लस त्या तिसऱ्या मजल्यावर आहे ते सात आणि ते एक फ्लॅट मध्ये राहिल्यासारखं पीशवी बांधलंय आणि कोण आले मी व-वरून खाली पिशवी सोडते त्यांना आणि त्यातलं घ्या म्हणते मग कॉईन
हो ना म आता काय हो ना वरखाली नको वाटे होय बाई ती एक डोक्याला ताप नको ते वरखाली पायऱ्या चढुन म्हणजे गुडघे जातात कामात
ह सारखं प्रत्येक पाण्याने जायचं खाली भाजी आ एकी जायचं दुखायला काय लागलं की जायचं टँकराला जायचं मशीन चालू करा जायच कपडे धुवाय
अच्छा
असं होतय मग कॉईन द्यायला काय नाही सरळ एक पिशवीच बांधून टाकली ते पिशवीत पण दिले की त्यांनी नोट दी द्या द्यात आपण कॉईन देत जाऊ मग अशी आयडिया केली मग सारखं जाया लागत नाही तेवढे एक आणि वाचलेत फेऱ्या म्हणायचं
आपला ए काढले
आमच्या इथं आस ते ऑ-ऑप्शन काढायला पाहिजे होते हो ना तेच ना आमच्या इथे ते आमच्यात पण अस ते म्हणजे मी राहते तिथे सासर मध्ये वर खाली घर आहे ते वर खाली नको वाटतय म्हणजे ती मज तिसऱ्याच मजल्यावर आहे पण तीन मजले आम्हीच वापरतोय एका मजल्यावर खाली असं हेये दोन मजली घर आम्हीच वापरतोय पण ते वर खाली बाथरूम वर किचन खाली वर
हा नको वाटतय नाही
आता आम पण तसच झालंय सगळे आधी
हो ना एक रुम म्हटलं ऍटलिस्ट वॉशरूम वगैरे बरोब
व्हय मी वरती पण तयार करून घेतल खालचं खाली ठेवलं आणि वरती वर आता नवीनच बांधलं सारखं कोण ते वर खाली करणार? होय की होय मग खालचं बंदूकवऱ्या म्हणाल ते मिस्टर नको, म्हटलं सासूबाई सासऱ्या असतं की त्यांना
हो ते आहे मेन तो तर आलं गेलं की त्यांना खालच्या खाली पर पडते ना हो ना.
हम खालच्या खाली ते सगळं आहे तसं ठेवलं टॉयलेट बाथरूम आणि वर त्याच्यावर वेगळेंच केले माटे
हम्म हम् आमच्यात पण तो
कोण आले गेले तरी पण पही-पाहुणा होय बरं पडत अडचण वगैरे काय होत नाही
हम्म ते तर आहेच पण मेन वॉशरूम वगैरे मेन लागते ओ आता आमचं तस झालंय ते- पस रूम वरतीच आहे खाली अजून अशी जागा पण नाही पुरेशी म्हणून नाही होतय ते पण ओ काय ते बोलतात तशे अ म्हणजे ते आम्ही आता आहे असे ठीक आहे करतोय जा जाऊतोय वर खाली पण आता अम सासू सासरे आले की नाही जमत आहे सासूला वगैरे त्यांना आधी गुडगे दुखतात येतच नाहीत मग आमच्याकडे जास्त येतात तेवढेच थोडे दिवस
हा मग आमच्यात पण तसच आहे, शक्यतो त्या जिना चढायला बघत नाहीत गुडगे दुखतात म्हणून शासनान तर अजिबातच अ म्हणजे
ते सदा वर उचलून ठेवता येत, वैताग पण येतो आपल्या सारख्याना वैताग येतो आणि किती तिथं जाय लागतय वॉशरूम ला. हा तेच ना मग ते वर बसले म्हणजे रूम मध्ये वरच बस त्यात पण आव किती वेळ वर तरी बस थोड्या वेळाने यायलाच लागतय ना खाली. किचन आहे खाली पाय खालीच हॉल वगैरे टी व्ही म ते यावच लागतय ना. चोवते किती वेळ बसायचा तरी ना असं
काय तर आता आमच्याकडे पाऊस येला असं वाटायला लागले
हो ना ते एक मेन खाली बरं असलेलं बरं पडतय ते नाहीतर जमतच नाही तसं ते जागा पुरी असल्यामुळे मला ते झालं नाही करायला ठीक आहे तई, ठेव का मग हम
हम्म